हॅलो.
हा बोलकी.
जेवलीस.
हा जेवलो बाई तू.
हा जेवलो की.
पाऊस कमी आलाय काय.
पाऊस नाही ग तिकडं.
इकड कमी आलाय जरा पडायलाय कमी आलाय.
हम्म हम्म आवरलीस.
तेनी जेवलीस काय.
हा जेवलीत.
हा हा भांडी भिंडी आवरलीस काय नाही.
हा आवरलोय.
मम्मीला जरा भांडी भिंडी काढू लागत जा नाही तर आपलं उगाच सारखं फोन घेऊन बसत जाऊ बसू नकोस.
हा,
हां नव खरोखर काढत जा.
अहह हहह.
गणू जातोय काय नाही दररोज कॉलेज ला.
हा जातोय.
पप्पा गेलत हुपरीला.
होय गेलेलं की.
हाय काय पप्पांची तब्येत बरी.
हाय हाय कमी आहे.
हा हा आई.
आई हाय झोपल्या.
हम् हम्. कुठल्या आत्यांचा फोन तेन आलता काय. होय व्यायाम जरा करालोय नॉर्वे वॅक्स.
हम्.
पिठू आत्यांचा फोन येन आलता काय नाही ग.
नाही ग तुला.
इकडं मला पण कॉल कराय ग.
काल आलेला सोड.
पावसामुळ सगळी कामात बिजी असतील ग.
हम्.
काय करयचं? बर बर.
पप्प काय आसाय लागल्यात की इकडं तिकडं. हम् म - शिवदल नवीन दुकान घालाय लागल्यात म्हणे बाई तिकडं काय होई ग?
होय घालायल्यात की. हा हा घालायल्यात की.
हा हा नवीन आणि गावाड टेशनरी.
होय.
हम् हम्.
कसलं घालायल्यात?
कसला तर तेच दुकानसमोर बायको तेवढी उभारलेलं असत काय घालत तर आता बघू घातल्या वर सांगा मला.
हम् स्टेशनरीच वाटत?
आ हा. काय काय खोताची वईनी ते आहेत का बरी?
हा हायत की गेलेलो आज त्यासनी विचारलो की ओपनिंगच.
हा.
तर ती म्हणाली मला पण काय माहित नाय.
हा हा. शिमा काका तर येतात की नाय येत ग घरात?
हा येत्यात.
सभू तिकडचंय हाय काय?
होय.
हा ह पन्हाळ्याला होय?
हम्म.
हम् बहिणीच काय ऍडमिशन झालं का नाय?
नाही वाटल अजून कॅप्रोन लागणार आहेत ग.
ह साक्षी गेली का नाय जर्मनला?
काय माहित नाही वाटत.
हम् हम्. काय करायचं.
आई ग, काय करायलीयास?
व्यायाम.
सकाळी
सकाळी आम्ही जात नाय संध्याकाळी जर करतो.
होय गुड्डी दिदी पण मगाशी म्हणालती.
हा हा.
व्यायामला जाणार हाय आता रोज सकाळी फिरायला म्हणून.
होय.
हम्म -तिझ पण पोट पुढे आलय.
काय करायचं ब बाई. पूजेची डिलेव्हरी कय ग
हम
पूजा दिची िलीवररी
गणपती
हम्म ऐनार आहे गणपती ला ये
ह्म्म या
आणि मग आमांच्या सराद चौदा तारखेला पण येणार आहे सरादला पण पंधराला
कधी येणार आहेस
चौदा ला संध्याकाळी बसणार आहे
हा ह
सराात करणार सोळाला करणार सतरा जा अठरा एकोणीसला जाणार आहे
हा हा ह ओ ह
काय गडे गत आता माझ्याकड काय पगार बिगार झाला की पाठवत तुम्हाला
बि
माझ्याकडता बरो काय करायचं आता मग सगळंनी निवांत ना म तिकडं पाऊस पाणी ते नी हाय नव्ह
पाऊस आहे पाऊस नाही मानताय
हम् हम मामा काय फोन केला त काय नाही
नाही ग तुला
नाही तुझ्यामुळे आमचा मामा मला पण फोन करणार मग
मी काय केलो
तू भांडलीस आणि मामा मला पण कॉल कर ना
अ हा मी काय सांगितलय
मामा म्हणा ही पण भाची पन असलीच
हम्म म्हण जाईे
काय आहे ना रे आम्हाला त्या का तर फोनवर बॅलन्स बिलस जरा मारतो
आता कशाला पाहिजे तुला
तरी पण जरा पाहिजे की असलं की
दिलास सई
अं
दिलास ना सही
अ ममीी दिले मी कशाला देऊ
ते असते झालं कि म
डालं
पप्पा काय टी व्ही बघत बसल्यात काय
हा होय
झोपली असल गणू काय अभ्यास करतोय का हिडतोय बोबंलत
करतो
चार मित्र एकच असतील दारात बसायला
अ
चार मित्रही गोळा करून आणत असल
होय
काय नव्हच बाई पोरग काय शान नाही
होय
निंदा आत्तीच जर मिट काही म्हटलं का नाही ग
नाही नव्ह अजून
काय करायचं बाई आमच्या पप्पांच्या डोस्क्याला ताप
ह, ह होय
हम् पप्पासनी सांग बाई लई पाऊस पडत असला तर वैरणला काय जाऊ नकोसा म्हणून
हा, हा ठीक आहे सांगतो की आता कॉल ठेवल की सांगतो सगळं
ह सांग बाई सांग तुम्ही काय तिच्या पप्पांची आमच्या काळजी करणार नाहीसा
हम् होय
हम् पप्पाच्या उचक्या तेन कमी आल्या काय
झालेल्या आता नि काल चालू झाल वाटत
होय पुड्या खायत असतील लई पुड्या खायत असतील ग लई
आ होय
हम् तुला भांडण येतंय नाई मी कसं भांडतोय
हा, हा होय कुणा संगट
पपांच्या संगट
तू व्हय मी तर काय बघितलो नाही ग
हां
मी तरी काही बघितलो नाही ग
बघ पप्पाशी एक कॉल केला की पप्पा कसं भित्यात नाही, नाही पिल्ले म्हणत्यात
अ ह
हम्म, हम्म मामीला सांगितलस का ते कॉलचं नवीन काय
फोन केलेलो मघाशी
ह
आता आणि करतो गे
हम्म बरं, बरं
हम्
ओढ्याला पाणी बिनी असत व्हय मामींच्या
होय आलय म्हण
होय मामाला सांग पाण्यातन तेन काय जाऊ नको म्हणून
ह
मामान आणी पाण्याबीण्यातन जायचं ग त्याज आणि डोळ, बिळे फिरायचं
अ
काही नाही माझं बाई टेन्शनच होय, होय सांगतो की आमच्या मामाला मी सांगाय पाहिजे की
होय.
बरं की मी सांगते.
जेव्हा बघू काम करू करून कंटाळा आलाय आता पाय घसरून पडलोय बाई तुला काय आपलं दुखाल माझं.
मग त्यात मी काय केलो.
काय करतीस? बरी बरी.
समीक्षा
समीक्षा ह्यालाच आहे किती कुठे ग बेंगलोर ला.
हा हा.
कॉल करते का नहीं ग मला करले ती बाई परवा
मलाा कशाला कराल?
माझी मैत्रीण हाय मलाच करणार.
हा तेच की
जादवीन.
हम्म ती पण आहे कि एम बी ए करायल्या.
हा ते जाधवीण ला विचार किती काय कसलं पैशाच झालं काय? सादळकर सरा कड
हम्म विचारतो घे.
झोप जा बाई झोपल्यास कवा किती कवा लवकर उठल्यास
ह सव्वा सातला.
तू पण काय तर मम्मीला काम करू लागत असशील.
व्हय.
काय बाई मला माहितीय की तू काय करतीस?
बरबर.
उठून बाथरूम मध्ये जातील अंघोळ करायचं च्या ढोसायचं देवचार पुजायचं.
उद्याच्यान ते बी कॅन्सल
सांगीन मम्मीला फोन करून.
नाही आता बकी उद्याच्या ते बी कॅन्स
होय. आमच्या गणू ची बायको आली कणी दाखवत गे बाई
काय?
आमच्या गणू दादाची बायको आली कणी
हम्म.
बरबर चालतय झोप.
ठेऊ काय?
ठेव ठेव बाई